हॅलो.
हॅलो हॅलो.
हॅलो.
हा यालाय का आवाज?
हां यालाय.
माझे चोवीस झाल्यात, अजून पाच राहिल्यात, हा एक कॉल झाला की एक होते पंचवीस. परत तीस कॉल होतात. मॅसेज बागितलो ग आता म्हणजे
पण करायला लावलेत नव?
होय. एकतीस तारखेपर्यंत कराय लाव
हुतय की, वेदिका केली नाही तुला काल परवा?
मला केलती दो एक काय दोन केलती.
तु गेली नाहीस?
तिला मी केलो नाही. ती माझ्या फोन वर केलती.
हां हां.
आता बघतो ती हाय काय, खर नसणार ती.
असल की बघ.
बघतो, तिच्या फोनवर कराय पाहिजे म.
आणि काय?
ती नस ना ती नाहीच म्हणून सांगणार म सोड तू. संध्याकाळी त्यांच पप्पांचा फोन आल्यावर मग ती
तिच्या कॉल वर ग, तिच्या फोनवर.
तिच्या फोनवर हाय काय तिचं काय, संपलंय काय माहित.
असल की.
आत्ता ती क्लासला जात्या नव, दुपारी तेन, दुपारी
तिकडं का गेल्यास?
काही नाही.
जेवाल्यास काय?
नाय झाल की जेऊन, आज दहावा दिवस हाय.
म रोज तिथेच जात्यास तू?
नाही ग, आज दहावा दिवस हाय आज आस आज काय तर असते बाळ दहावी असत्या, आणि त्या नंतर मग बाराव्या दिवशी काय तेराव्या दिवशी दिवस असत्यात खरं ते पंचमी हाय, पंचमी असल्यावर दिवस ठेवत नाहीत मग उद्याच दिवस ठेवल्यात तिनी, मग उद्या पण
हम्म हम्म. मग उद्या आपण कॉलेजला जायचं नाही? परवा जायचं?
केवढ्याच हुतय ते बघायला पाहिजे काय माहित काय होणार आहे.
मला काय माहीत नाही ते की उशीर लागतंय.
तेच की परवा गेलं तर चालतंय सोड, खरं आता मला प्रश्न पडल्यात. लई काय काय झालंय म्हणं.
म्हणजे?
म्हणजे एम बी ए ची सी ई टी चा. काय म्हणतात ते सीट मॅट्रिक्स एम बी ए ची सी ई टी चालतं.
हां.
आणि तिन्ही त्यात कसं केलीतीत माहितेय का?
हम्म.
की जनरल आणि लेडीज असं वेगळं टाकलेलीत. पहिला स प्रत्येक ह्याच्यामध्ये जे मागच्या वर्षीपर्यंत नव्हतं.
हम्म.
म्हणजे जनरल आणि लेडीज वेगळ्या लेडीज. म्हणजे पोरींच्या सीटा वेगळ्या आणि जनरलच्या सीटा वेगळ्या जनरलमध्ये पण पोरी घेऊ शकत्यात. आणि पोरींच्या सीटांमध्ये पोरीच घ्यायचं.
अय मग पोरं काय करायची बिचारी?
ते जाऊदे खड्डयात आणि तिनी काय केलीत ते टाकलीत काल म्हणं.
हम्म.
आणि आज काय केल्यात आज काय झालं त्याचं काय माहित त्यांना आणि आज काढून टाकलीत त्यांनी ते.
म्हणजे ते रूलच काढलीत होय ते जनरल आणि मुलींसाठीचं?
हां ते काढलीत आणि पुन्हा अपडेट करून टाकलीत ते.
असं हाय होय हे.
असली काम करायल्यात त्यांनी.
मग आपलं काय कर आपलं नाही करणार कारण त्यांचं अपडेट केल्यात म्हटल्यावर आपल्यावर का घालतील ते?
काय माहित उद आज बघायला पाहिजेत आज आ ती रात्रीच टाकत्यात सगळं आत्ता तर दहा ब अकराला. कामंधंद तर नाहीत त्यांना.
अकरा वाजेपर्यंत काही जागी राहायची वेळ ह्यांच्यासाठी?
अगं पोरं जागीच असत्यात आपले जेंजी बारा नंतरच जागं असतंय.
राहुदे सोड बाई मी झोपते जरा.
अकरा साडेअकराला झोपते सोड त्याच्या आधी लागतंय की खरं.
हम्म, बघूया घे
त्या सीट मॅट्रिक्समध्ये सीट बघायचं काय होतंय बघायचं, त्यानंतर मग उद्या नाही परवाच जाऊया नाही तर मग.
हम्म.
भरूया, कॅफेल तेन जाऊया खाऊया प्रश्न पडल्यात की जर आपलं कॅपराऊंड झालं पहिलं पहिलं कॅपराऊंड केवढं बारकय बघ की.
लगेच संपतोय तीन दिवसात.
तेच की तीन दिवसात नुसता हे भराय चा आणि एकच तीस, एकतीस, एक त्यानंतर दोन तारीख एक सोडली की तीन तारखेला रिझल्ट आहे.
होय.
हाल मग चार, पाच, सहा तीन दिवस आहेत त्यात ॲडमिशन पक्क करायचंय म्हणं मग जर मिळाले तर म पुण्याला जाय लागणार मला.
होय मिळालं तर मग ऍडमिशन घ्यायचं.
मग ते ऍडमिशन करायला पुण्याला जाय लागणार मला.
होय आता तुला पुण्याला घेणार आहेच म्हणल्यावर पुण्याला जायच पाहिजे.
काय वालं या सगळं? मी तर कशासाठीच तयार नाही आहे जे काय होव होणार आहे ते.
तुला काय कळे तुला काय करायचंय?
मी तयार नाही आहे कशासाठी मला काय करायचं हे पण माहित नाही आहे.
म तू जाणार आहेस का नाहीस पुण्याला.
पहिला ऍडमिशन तर मिळू ऍडमिशन मिळाल्यावर जाणारच की.
हम्म मिळतय गं तुला.
मला टेन्शन आलं एकतर ते ओ बी सी चा किती लोकं आहेत बघ की एकशे एकोणतीस साईड त्यातल्या पोरी बाजूला काढली तर ठीक आहे सोड काय माहीत काय होते.
हम्म.
आणि मला मला या तय प्रश्न पण पडलाय की पी सीस तो ही मी पहिलाच टाकू काय नको.
मग तुला तिथं जर घ्यायचं पक्क असलं तर म टाकच की.
मी तर दुसऱ्याला टाकूया म्हणाले मिळालं तर मिळणारच ना म जरी दुसऱ्याला जरी दुसऱ्याला टाकलो आणि मिळालं तरी पण कन्फर्म करू शकते ना आ पण मग उगच पहिला टाकून फसण्याच पेक्षा दुसऱ्याला टाकतो असं म्हणालोय मी दुसऱ्याला पी सी सी ती वय यांनी सावित्रीबाई फुलेचं तिसऱ्याला आणि पहिल्याला ते मुंबईचे एस पी टी आय आहे नाही तर वि जे टी आय ते टाकतो.
आणि जर ते मिळालं तर तुला मुंबईच मग काय करणार?
मुंबईचा थोडी ना मिळणार आहे मला.
का
अर ते तेजा कटऑफ लय आहे नव्याण्णव पॉइंटच्या वर आहे.
तरी पण एकदा बघ व्यवस्थित.
मला पी सी सी आणि एस पी पी यू मध्ये कन्फ्युजन करून ती माझी भाऊ दोघं हिंद्रया तोंडाची ती मला कन्फ्युजन करून ठेवल्या.
त्यांना काना खाली लाव एक एक.
नाही तर काय. ते सरांना तेन विचारायला पाहिजे नीट.
कुठल्या
त्या अभिनंदन सर आहे गी पडी.
पडी काय वय तू कामं करतेय ती
काय काम करतोय दुसऱ्यांना भरायला लावतोय सगळं.
असुदे घे गं. वेधिका पण म्हणाल ती मला काय कळ ना म्हणजे, ती के आय टीला विचारली अकरा हजार काहीतरी फी आहे.
हम्म.
आणि हां आणि, बसं हा पोरींचे. आणि येण्या जाण्याचा त्यांचा, बस पस्तीस हजार हाय.
होय तेवढं असणार की, कोल्हापूरलाय ती.
मग तेच की ते, शिक्षणापेक्षा ते याय जायचा खर्च जास्त झालायं.
येऊन जाऊन परवडत नाही, जरी ती तिथं राहिली. हॉस्टेलचा खर्च वर्षाचा नव्वद हजार तर असतोय.
हम्म मग मग तिथं एक लाख रुपये, एक लाखच्या वरच जाईल.
तेवढं पैसे घालणार नाही वाटालय मला ती.
घालू पण शकत्या, तेच्यात काय ऑफिसला जात्यात त्यांच मम्मी पप्पा दोघं पण.
नाही खर घालणार नाही, सांगालोय मी.
हम्म. मी असतो तर घातलो नसतो बाई, जावू दे तिकडं खड्ड्यात म्हणल असतो.
हम तेच सांगालोय तू पण नको, ती पण घालत नाही.
एवढं शिकून आणि, जर जॉब नाही मिळाला तर गं बाई सृष्टे.
जर सायली के आय टी लाच घेतली. तर मग, वेदिका विचार करू शकत्या, जर ती नाही घेतली तर मग घालणार नाही ती पण.
अगं ती सायली के आय टीलाच घेणार आहे. ती म्हणाली की मला मिळतंय काय नाही माहीत नाही अजून.
सायलीला.
हम्म.
पंच्याऐंशी टक्के पडल्यात, की मिळलं की.
हम्म मग ते म्हणाल ती मला अजून काही कन्फर्म माहित नाही, मिळतंय काय नाही असं म्हणालती ती.
डिसिजन्स चेंज होत राहतात, असं पक्कं नस
शेवट शेवटच्या क्षणापर्यंत.
होय.
माझं आलं नाही, कॉलेजच मी अजून काय काढलोच नाहीये.
मी लिस्ट काढलोय मला आले टेन्शन, मला मिळू दे ज्याला पाहिजेला आहे तेवढं बास. जर मिळाल तर पहिल्याच राऊंड, दुसऱ्या राऊंड मधन गायबच होत्या ती कॉलेज गं. तेचं एस बी पी यू पण आणि पी सी सी होई पण दुसऱ्या राऊंड ला नसत्यातच ती.
आई मग फर्स्ट राऊंडलाच ते भरत्या. म्हटल्यावर दुसऱ्या राऊं
तेच की, म्हणूनच मला टेन्शन आले.
तिसऱ्या राऊंड आणि चौथ्या राऊंड पर्यंत बच्ची कुची कुची काॅलेज असतात.
व्हयं.
बघुया. आणि किती महिने आहे गं, हे पुढचा आता ऑगस्ट महिना. मग सप्टेंबर, सप्टेंबर मध्ये पण गेलंय हे.
ते सप्टेंबर पर्यंत गेलंय खरं आता तर.
कॉलेज एक एक सेकेंड राऊंड झाल्यानंतर, पण सुरू करत्यात कॉलेज एक एक.
म्हणजे त्यांच्या सीटा जर फुल झाल्या की, मग कॉलेज सुरू करत्यात काय तेनी.
व्हय.
तिने करतील पुन्हा घरलाच पाठवणा हायत सोड तिने आपल्याला, ते गणपतीची पण सुट्टी असते कि
कोण? हा. गणपती सप्टेंबर मध्ये ग.
तेच कि‌ म. तिनी ज लवकर सुरू केली तर वाटच आहे की म.
आता करतीलच की, कारण किती पुढं गेलय.
मी तयार नाही हाय जायाला
तू मार खात्यास आता.
मी खरोखर मी तयार नाहीये, माझ
मी मी ना मेंटली ना फिजिकली कशानच तयार नाही हाय मी जायला आता.
गाडीत बसून सोडून येतील तुला, घरातली, जबरदस्तीन.
जायल तर पाहिजेच, खरं काय करायचं सांग?
किडनॅप कसं करत्यात ब तसं.
पहिला ऍडमिशनच बघुया, पहिल्या राऊंड ला ऍडमिशन मिळू दे मला.
मुंबईच घालणार आहेस तू हेंद्र्या पहिल्याला.
मग काय दोन्ही पैकी कुठलं घालू सांग, दोन्ही मध्ये असं कन्फ्युजन आहे मला.
त्यांना का विचारलीस? तुझं ठरलेलं ना पहिलं.
बग की.
जितकं कुणाला विचाराल तितकं सगळी कन्फ्युज करत्यात.
मुंबईच काय मिळल असं वाटतच नाही, खरं काय करायचं सांग?
ज लईच कट ऑफ असला तर मुंबईचा घाल, नाहीतर तुझ्या आसपास असला कनी जर चुकून घातलं तर म तुला तेच घ्याय पाहिजे.
होय.
वि जे टी आय ला कधी मिळणार नाही सोड अस वाटत तर मला, माग च्या वेळी तर केवढा कट ऑफ होता त्यांचा.
आय आय टी, एन आय टी, इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथे एम सी ए पण हाय?
ए एन आय टी ला?